हॅलो! हां येतोय आवाज?
हा हा तेच हा मग काय सांगत होते तुम्ही ते युट्यूबच पुढचं.
हा तर मग ते असं काही खास असं कमिशन नसत. आता तुमच एखादं शंभर रुपयाचं प्रोडक्ट आहे तर त्याला काय काय वेळेस झिरो पॉईंट पा परसेंट सुद्धा असतं म्हणजे पाच पैसे सुद्धा मिळत नाहीत त्यात असं आहे आणि काही काय प्रोडक्ट असले मोठे जास्त किमतीचे वगैरे तर मग चालेल! पाच टक्के दहा टक्के मग असे चाळीस रुपये पन्नास रुपये असं मिळतात. पण आता ज्यांचे चॅनल एकदमच ग्रो आहेत ना ज्यांना पन्नास हजार फॉलोवर्स आहेत एक लाख फॉलोवर्स आहेत म्हणजे असे जास्त मग ते कसे भरपूर कमेंट येतात? एंगेजमेंट वाढते मग त्यांचा खूप फायदा होतो. हो म्हणजे हे जे आहे ना डी एम डि एम करून त्यांना इतके पैसे मिळतात ना पाच दहा दहा पंचवीस हजार तर आरामात कमावतात अहो ते हेच्यात? तस
हो ना आणि आता मी ते नाही का म्हणजे आता या रील्स वर हो नाही तुम्ही कपड्यांचं करू शकता कारण कपड्यांचं? खाण्याचे पदार्थ याच्यामध्ये ते काहीच नाही.
ते बघा, तुम्ही आता समझा एखादा ब्लाऊज पीस घेतला साडीत ब्लाऊज पीस हा असतोच असतो. आपण तो शिवायला गेलोत. तरी आ आजकाल सध्याची स्थिती अशी आहे, का त्याची साडे सातशे आठशे रुपये शिलाई घेतात. म्हणजे एखादी तुम्ही साधी लेस जरी लावाय लावली तर पन्नास रुपये वाढवतात. मग आ
गोट लावली. बरोबर ना आता सगळं असा आहो चालतं. मग मी ते मिशोवरन, स्वस्तात मस्त ब्लाऊज सुद्धा मागवले होते. इतके म्हणजे ज्या आप आपल्या प्रत्येक साडीवर मॅचिंग सुद्धा होतील अ, त्यातून त्या स्ट्रेचेबल म्हणजे किती तुम्ही तब्येतीने जाडे व्हा, बारीक व्हा एकदम व्यवस्थित ते अंगावर बसतात, ते घालून सुद्धा मी दाखवले. आणि डिझायनर पीस पण एकदम, इतके चांगले चांगले. त्याच्यामुळे हा मग आहे तसं ते त्याच्यामध्ये.
हो कारण की कस कपड्यांमध्ये आत नाही का लोकांना नवीन नवीन स्टाईलचे कपडे जितके भेटतील कपड्यां गोष्टी म्हणजे बिझनेसला मरणच नाहीये. खाण्याच्या आणि कपड्याच्या.
बरोबर आहे होतात, पण प ते ब्लाउज वगैरे पण चांगले आहेत त्याच्यामध्ये तसे, आणि एवढे आणि कमी पैशामध्ये त्यातून त्यात, हे आपण एवढं साडेसातशे रुपये शिलाई द्यायची नंतर मग अस एक साडी घातली का परत ब्लाउज कुठे घालता पण येत नाही. मग हे अशे मिमच करणारे किंवा जो पाहिजे तसं सुद्धा आणि प्रत्येक प्रकारात ते ब्लाऊज अव्हेलेबल झालेत हवा आणि सगळे तीनशे रुपयांच्या आतमध्ये. सगळे हो आस्तरवाले. नाही खरंच खूप छान छान आहे. तुम्ही बघा ते व्हिडिओ मी म्हणजे ब्लाऊज जवळून सुद्धा दाखवले घालून सुद्धा दाखवलेत. म्हणजे एक आयडिया येते ना ते कसे दिसतात काय घातल्यावर वगैरे. खूप मस्त, इव्हन आपण हे कुर्ती वगैरे घालतो. तर ते सुद्धा दीडशे, दोनशे रुपये वगैरे आहेत ते आप
मला ना, ऍक्च्युली मी मिशो वरून एकदा दोनदा कपडे मागवले होते ना. ते ना कलर त्याचा उडून गेला सगळा. नंतर ना अस एक
नाही नाही आता माझं असं झालंय का, मी एवढे चार पाच वर्षापासून सगळं हे करते. आणि मला मी जी लिंक टाकेन त्या लिंक थ्रू तुम्ही घेतलत ना. तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे ती वस्तू चांगलीच येणार आहे. कारण का ती लिंक का असते, ज्या सेलरकडून आपण घेतो ना त्याच सेलरची लिंक तुम्हाला पण येते मग ती. असय कारण कि, एका प्रकारचे शंभर वस्तू त्याच्यावर दाखवलेल्या असतात. एका एकच आता समजा एकच ब्लाऊज हाय त्याच डिझाईनचा ब्लाऊज सेम सेम शंभर असेल. कडे असतो. आणि मिशो आता हा प्लॅटफॉर्म झाला आहे त्याच्यामुळे बरेच लोक त्या च्या वर अपलोड करतात म्हणजे घर बसल्या बिनेस सुद्धा करतात. असं हाय ते तर मी जे दाखवते ती लिंक थ्रू तुम्ही घेतलं तर तुम्हाला सेम तोच प्रोडक्ट तुमच्याकडे पण येणार आहे असं असतं
अच्छा, म्हजे बघाव लागेल एकदा म
इव्हन घरात घालायचे आपले ते आता बघा जाऊन कोणी बऱ्यापैकी घालत नाही घरामध्ये ते असे कॉडसेट निघालेत तेच घाल ते कॉर्डसेटचा कॉ्बो सुद्धा अगदी पाचशे रुपयांच्या आतमध्ये. दोन दोन सेट पूर्ण मिळतात इतके मस्त माल. आता मी इन्स्टाच आठवसापूर्वी व्हिडडीओ टाकला माझ्या पंच्याहत्र वर्षच्या सासूबाईंसाठी मी तो कॉड सेट घेतो. इतका सुंदर त्यांना सुद्धा दिसतो येतो, त्यांनी पण घाल ठेवूनच घेतला. आवडलं तर, म्हणजे? घालायला पण आपल्याला जरा वेगळं पटकन, बाहेर जाता पण येतं मुलांना शाळेत ना आणं हे करा. सोडायला जायचंय गाऊन वर आता बऱ्यापैकी. कोणी घालतच नाही गाऊन तसंही हां गेला.
हे जुने बात हे आपल्या म्हणजे आया वगैरे ज्या असतील ना ज्या.
बाहेर किती महाग मिळतात, आणि सगळ्या वस्तू. तू चांगल्या क्वालिटीच्या आहेत, म्हणजे कपडा बिपडा हात घेतल्यानंतर वगैरे पण आपल्याला कळतं. की कशी क्वालिटी आले घरात म्हणजे आता एवढ्या आपल्या दहा आठ नऊ वर्षाच्या मुली असत. अगडी दोन तीन वर्ष चौदा पंधरा वर्षपर्यंत मुलींसाठी कपडे आहेत जे घरात. घालतात नाही का फुल पॅन्ट, टी शर्ट, असे ते कॉम्बोचे सेट. ते पण मी व्हिडिओ टाकलेत माझ्या बहिणीच्या मुलीला घालून ह.
ते मी एकदा बघितलं मी मागे ना.
बघा मी तुम्हाला वाटलंस तर व्हॉट्सअपला माझे यूट्यूबची पण लिंक शेअर करते आणि इंस्टा. इस्टाग्राची प लिंक शेअर करते.
ह
बघा तुम्हाला आवडले तर तुम्ही घ्या, नाका घेवा असं तुमचा प्रश्न तो. पण बघायला काही हरकत नाही आहे. हा. पण घरामध्ये आता छोटा खलबत्ता असतो आपला, तो एकदम संगमरवरीचा काल परवाच मी व्हिडिओ केला. संगमरवरीचा एकदम छोटा असा खलबत्ता मागवला, इतका सुंदर आला ना. तो दोनशे रुपयांपर्यंतच आहे.
अच्छा. पण मग तुम्हाला त्याचे चार्जेस पेड करावे लागतात काय.
नाही मला आता मी आता त्या कंपनीत जॉईन झाले ना, मग मला तिकडून प्रोडक्ट येतात. असं. हं मग मी सांगन ते. मला हा. मा मी सा मी सर्च करीन ते प्रोडक्ट मला मिळतात असं.
अच्छा!
हं. कॉटनच्या साड्या ते इतक्या सुंदर आल्या होत्या ना, म्हणजे आपण हो का एवढ्या महाग मिळतात. कॉटन. काही नाही इतका सुंदर कलर नाही गेला काही नाही. ब हाती प्रेमेन्ट एकदम प्रोफेशनल स्कूलला टीचर विचर कुणी असेल, तर त्यांसाठी पण एकदम परफेक्ट छान दिसणार अशा. मस्त साड्या होत्या. मी टाकलेत फोटो तुम्ही नक्की बघा आवर्जून वेळ मिळेल तेव्हा.
हो हो. बघ आम्हाला ना ऍक्च्युली माझ्या नंदा वगैरे आम्हाला सगळ्यांना एक सारख्या साड्या घ्यायच्याच होत्या. आता एकदा मी बघते. फक्त आवडली तर मग त्यांना पण नाही का सजेस्ट करता येत.
च असेल ना तर मला फक्त एक मेसेज करा, माझा नंबर सेव्ह करून ठेवा. का हे मला घ्यायचं आहे. तुम्ही जरा म्हणजे मी ना ते व्यवस्थित बघून तुम्हाला सांगेन. म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे प्रॉडक्ट ते व्यवस्थित येईल.
हो हो. बरोबर आहे.
तर सगळं ते प्रोडक्टच्या व रेटिंग बघायचे असतात. किती चांगला आहे काय. ते सगळं आपल्याला ना जरा आता मी त्याच्यात जरा समजून घ्या आता मला. म्हणजे रोजची सवय झाल्या. त्याच्यामुळे मला
हो हो. हो बरोबर हे. नाही. आणि एखाद्या ज्या क्षेत्रात ज्याला माहिती असतात ते त्याच्याकडूनच
हा कळू हा कळू आणि आता त्याच्यात आता एवढे तीन चार वर्ष गले त्याच्यामुळे त्याच्यातलं सगळं एकदम इतकं व्यवस्थित कळले ना. इव्हन जे ब कुरियर वाली मुलं आहेत ते ती पण मला कधी फोन पण करत नाही. डायरेक्ट घेऊन येतात तुमचं पार्सल आले घ्या.
हो का.
इतकं हे झाले आता.
ह ह ह ह ह.
काहि काही वस्तू खरंच उपयोगी नाही, अस आहेत घरात. पटकन काम होणार आहे ते, दिसायला छान. आणि म मी एवढं काय हजार, बाराशेच्या कुठल्याच दाखवत नाही जास्त महाग असं काय. हा असं ड्रेस वगैरे आहेत काय काय. जे आपण पार्टीवेअर ड्रेस म्हणतो. कुठे लग्नात जायंच आहे. रा बर्थडे पार्टीला वगैरे जायचं ते सुद्धा ड्रेस इतके कमी रेंजमध्ये छान मिळतात, आणि बाहेर मार्केटमध्ये खरंच महाग मिळतात. आणि मला तरी असं काय वाटतं माहिती आहे का. साडी पण आपण एकदा घेतली, दोन तीन वेळा फार फार तर घालतो. नंतर ती अरे हीच साडी किती वेळा नेसु असं होतं. मग एवढ्या महागातल्या घेऊन तरी काय करायच्या.
अआणि हो होआणि मग काय अलाराम वाजतोय काय.
नाही माझं तर नाही.
अच्छा आता आमचं कस म्हणजे आम्ही. असं सहसा मध्ये इथ कधी काही घेत नाही पण असं कुठं बाहेर जायचं असेल ना फिरायला. कि मग तेव्हा आवर्जून असं म्हणजे ड्रेस फिरायला जायचंय. तर मग आता चला ज्या स्पॉटला जायचंय आहे मग तिथे फोटो काढायचे आहेत आपल्याला. तर मग तसे कपडे घेतले त्यानुसार असं असत.
मग तुम्हाला असं कधी घ्यायचं झालं ना, तर मला नक्की सांगा. का मला बाबा ताई मला पॅन्ट शर्ट सारखं काहीतरी घ्यायचं आहे. किंवा मला ड्रेस घ्यायचा आहे. इतके मस्त मस्त आता तुम्हाला सांगते उन्हाळ्यामध्ये मी माझ्या सासूसाठी अअ थ्री पीस ड्रेस मागवला म्हणजे. काय आपला टॉप पॅन्ट आणि ओडणी असा ह. किती रुपयात मागवला असेल फक्त साडेतीनशे रुपयात प्युअर कॉटन.
बापरे.
फक्त साडेतीनशे रुपयात प्युअर कॉटनमी मिशोवरून मिशोवरून. असं आणि कलर नाही गेला काही नाही अजूनही त्या वापर. वापरतात नवीन नवीन सारखाच आहे अजूनही तो ड्रेस.
ते मला कसं ते जरा एक्सपिरियन्स थोडासा पहिल्या वेळचे आलं ना.
ह नाही हे बघा काय काय प्रोडक्ट आहेत ते नाही आहेत व्यवस्थित पण जर त्याची व्यवस्थित अशी. पडताळणी करून घेतली ना तर मिळतच चांगले. आता माझ्या जेवढ्या ओळखीचे आहेत आजूबाजूचे आहेत ते सगळे मला सांगतात. हे म्हणजे त्याची लिंक पाठवतात ऐ बघ हे आवडलं आम्हाला चांगलं आहे का सांग मग. आपण बोलायचं हो मग ते घेतात.
हो हो.
असं.
बरोबर, बाकी काय अजून?
आणि चांगलंय याच्यामध्ये, म्हणजे काही, असं काही वावगं काही नाही आणि आजकाल आता बऱ्याचशा गोष्टी आता, आता बघा कन्यापूजन असेल, हो. कन्यापूजन असेल, आता तुमच्याकडे, तुम्हाला नऊ मुलींना, गिफ्ट द्यायचे असेल, तर ते गिफ्ट सुद्धा माझ्याकडे आहेत. म्हणजे पूर्ण कॉम्बोच, अगदी तुम्हाला चारशे, साडेतीनशे- चारशे मध्ये नऊ मुलीं च सगळ त्याच्यात येईल, शाश-शृंगारच पॅकेज वगैरे, अस. आपण काय करतोय, ए-एक वेगळी ओढणे घे, एकदा इकडून घे. घे तिकडून रुमालं घे, अस करतो, हे सगळं कॉम्बो ये. एकाच ह्याच्यात मीळल, साडेतीनशे-चारशे रुपयात.
हो, बरोबर. आता बघैल मी, पुढच्या वेळेस. हो, आता जायचं राहिलं, की मी करेल तस
हां, जेव्हाच कधी तुम्हाला, वाटलं करायचं. तुम्ही सांगू शकता, अस काय, मुलांचे कपडे, आपल्या
हम्म, आता आणि आजकाल सगळं ऑनलाईन मिळ त्यांना त्याच्यामुळ, काय असं, याच हेच नाही राहिल, दुकानात.
कुठली साडी, आता रीलमध्ये बघितली, काय बघितली, त आपल्याला पण आवड ते मग, ते लगेच, ऑनलाइन
च आत ऑनलाईनचाच, झाला. फक्त आता मुलं, शाळेत जात ये, तेवढं बर, नाय तर म
अं ती पण आता, तशी पण बऱ्यापैकी, ती स्कूल ऑनलाईन आहेच, नाही म्हणता येणार नाही.
काम येईल, म्हणजे बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम, घरून ऑनलाईन काम
हो.
चांगलं ये पण ते, लोक हे नव्हतं माहिती का, घर म्हणजे बॅलन्स थोडाफार करता येतो. मुलांकडे लक्ष, देता येत. आमच्या त, आता उद्या ज आज तर, म्हणजे आमच्या माझ्या मुलीला, तर सॅटर्डेला पण स्कूल असते. तर उद्या एकादशीच, त्यांच सेलिब्रेशनचा, मेसेज आलाय. सगळं. आजच सांगत होती, आता ती आठ वर्षाची पूर्णये, अन् नव्वं लागलय तिला.
मग आता, ते रेंटने, ड्रेपरी वगैरे, घ्यावी लागेल ना.
तेच नाही तिला, नऊवारी साड्या शीवलेली ना, त्याच्यामुळे स
मग तेच वो, मुलींच्या नाऊवारी साडी वगैरे, पण ऑनलाईन आहेत, एकदा म्हणजे आता ड्रे परीला बघा तुम्ही, पाचशे रुपये डिपॉझिट द्या, दोनशे -अडीचशे रुप ये, भाड मग जात, म तेवढ्या पैशामध्ये अस होतं, नवऱ्या साड्या सुद्धा येतात. पाचशे-सहाशे मध्ये, रेडीमेड नऊवारी ये, साडी त्यांची, सगळं त्यांचं, स्टिचिंग त्यांची, फक् त, आपल्याला एज वगैरे टाकायची
ह्म, हो. मग तेच, आता नेहमी कस, आता शिवलेलीचे ना तिला साडी, त्याच्यामुळे म अ
म आणि ते परवडतं, आओ कधीही.
हम्म.
आणि मुलांच्या शाळेतनं, हे लागतंच, असं आता, आता माज्या पण मुलीच, आज होतं ना, तर अ ती एक वर्षाची होती, तेव्हा मी तिला तो ऑनलाईन मिशोवरन विठ्ठलाचा ड्रेस मागवला होता. ते धोतर आणि झबलं नाही का असत आणि गमच्या वगैरे ते तसं वाला ड्रेस. तिला तेव्हा काय तो झाला नाही व्यवस्थित. पण तिला आज घालून बघितलं तर, एकदम परफेक्ट झाला. म्ह आणि मी कितीला घेतलेला तो फक्त एकशे वीस का एकशे तीस रुपयांमध्ये एवढं सगळं घेतलं प्युअर कॉटन हां.
हा...
हा आता तो घेऊन दोन दोन एक वर्ष झाली. आता ती ह्या वर्षी ती पहिल्यांदा स्कूलमध्ये गेली, तेव्हा तिला घालून पाठवलं होतं.
हा. आता माझी मुलगी ना अं म्हणजे मुलीला पण आम्ही बरंच काय काय केलं होतं. पण ते सगळं असं दुकानातून घेऊन किंवा रेंट तेव्हा ऑनलाईन असं असा भरोसा नव्हता. हा वस्तू आपली स्वतःची होतच नाही. ती शेवटी परत द्यावी लागते वस्तू.